हा बोला ताई, काय म्हणता कशी आहे तुम्ही?
मी मस्त आहे, तुम्ही कश्या आहात?
आम्ही छान आहे, तुमची तब्येत काय म्हणती? बोला ना ताई,
हॅलो हा, हा येतोय ताई मला आवाज तुमचा.
ब्रेक होतोय. हॅलो
हा
क्लिअर येतोय आवाज?
हा येतोय क्लिअर.
ओके
काय करता म्हणलं, तुम्ही लवकर वगैरे जेवता
अ मी, मी पाच -सहा हो बोला ना
संध्याकाळी बोललो तुम्ही फ्री झालात ना, की मला करा मॅसेज, म आपण करूया कॉल.
ओके. मी आता फ्री च ये. हम्म ह
इकडे पाऊस आला आता.
हम्म, तुम्हाला काय काय आवडतं ताई?
कशात?
अ गाणी ऐकायला आवडतं का, पुस्तक वाचायला आवडत?
हो हो गाणी वगैरे आवडतात ऐकायला, डान्स वगैरे पण करतो आम्ही म्हणजे आमच्याकडे आम्ही आगरी आहोत ना तर अ
हम्म
त नसतात म्हणजे गावात नारली पौर्णिमा होते त्याला आम्ही आहेत ना सगल्या पोरी वगैरे डान्स घेताव.
हो
हो डान्स वगैरे असत म्हणजे, अ साडी वगैरे नेसताव
आदिवासी डान्स
आं
आदिवासी डान्स ना?
नाही कोली, आगरी-कोली
ओके ओके ओके
हा तर आमच्या इकड असतं म्हणजे डान्स वगैरे. तुम्ही रीलस वगैरे नाही काय त्या कोली लोकांच्या बघत?
बघती ना
हा तेच, आमच्या इकडे म्हणजे अस म्हणजे आता मच्छीमार आमची लोकं तर ते दर्या कसा पावसाचा खवललेला अस तोना समुद्र तर मग ते नारल सोडतात. म्हणजे शांत होण्यासाठी, म्हणजे परत मच्छीम हा म्हणजे परत मच्छीमारी सुरू करण्यासाठी ते नारल सगळी सोडतात. म्हणजे आमचं जेवढे असं इडे घर आहे अख्या गावातली एक एक सगळी नारल नदीमधी सोडतात.
म हो
हा म्हणजे नदी शांत होण्यासा
होती का नदी शांत पण?
नंतर पाऊस कमी होतो ना.
हो न
हो
नदी म्हणजे समुद्रात जाता डायरेक्ट तुम्ही?
नाय नदी आहे म्हणजे आमचा गाव आहे ना तर अश गावाच्या बाहेर म्हणजे नदी आहे.
त्याला पूर येतो का?
हो, गावात येतो पूर्ण पूर.
हम्म
जवळच आहे ना नदी, तर गावात येतो पाणी सगळा.
अरे देवा! तुमचं घर बुडतं का मग?
नाही आमच्या घरात नाही येत, उंच आहे ना.
हम्म, पाणी खूप येतं मग?
हा, म्हणजे आता कसं, सगळ्यांना माहिती आहेत ना की म्हणजे आपला इकडं पाणी इकडे शिरतो, मग सगळ्यांची घर उंच उंच सगळ्यांनी बांधली. आणि ते पहिल्यापासून नेतोच न ल
आता पण येऊन गेलं का मग?
हो हो, आता दोन वेळेला येऊन गेला.
परे! म मासे वाहून येता का?
आ
माशे वाहून येता?
हो, मास इकडे नदीत वगैरे येतात.
तुम्ही पकडता का माशे?
हेत ना
हम्म
शेतामध्ये मासे येतात.
हो
हो ते म्हणजे वल्गन असं बोलतात ते मच्छीमारिच अस ते म्हणजे मच्छी मारायला जात तात सगले, जेव्हा पहिला पाऊस पडतो ना तेव्हा म्हणजे म च्छी जी तयार होतात ना, ती कमी पाण्यात त्यांना सोडायची असते म्हणून ती सगळी मासं आहेत ना ती शेतामध्ये येतात.
मम
अ तिथे मग ते अंडी सोडतात आणि परत नदीत जातात.
ह्म्म्म
मग ते कशी वाढाईतच जातात ना.
तिकड भाताची शेती खूप.. प करत असतील.
हो.. भातचच असतं सगळ इकडे शेता भात लावणीच करतात.
मग तुम्ही नुसतं भातच खाता का? पोळी नाही खात?
खातो. भाकरी, चपाती असते.
हम्. हम.. हम्
पण ते गहू कस आम्ही विकत आण तो मग.. ते कधी तरी अस
हा.. भेटत असतील तुम्हाला गहू
हो.. महागच भेटतात.
बापरे! आमच्याकडं गहू जास्त खातो गहू
आमच्याकडे जास्त.. आमच्याकडे पानला ची भाक
कशाची?
तांदूलच, तांदूल आहे ना त्याचं पीठ असतं. पीठ करतात आणि त्याची भाकरी करतात. म्हणजे आमच्याकड कसं तांदूळ जास्त.. पिकतो ना.
हम्.. हम्म.. ह..
तर मग त्याचीच जास्त करून भाकरी खातात आणि इकडे सागवानातील तीच आवडते थाळीत नाही.
हो.. ना
हम्म चपाती कधी तरी खातात म्हणजे... पीठ दळून आणतात ना.
हम्.. हम्.. ह...
तर मग ते.. कधी तरी असतय.
हम्.... ह
रो सकाळी नाश्त्याला भाकरीच असते, भाकरी -भाजी अशी
तई माझा आवाज व्यवस्थित येतोय तुम्हाला?
हो.. येतो.
हम्... हम्म... हम्.... हॅलो! हॅलो!
हॅलो!
बोलाना तई, काय म्हणता कशा आहे तुम्ही अजून?
मी मस्तय.. बोला बाकी अजून काय बोलताा.
काही नाही अजून तुम्हाला काय -काय बनवतायेत रेसिपी वगैरे इतक छान बनवता.
सगळ बनवते मी, फक्त मला असे म्हणजे बिर्याणी वगैरे नाहीत.
नॉन वेज
हा तुम्ही काय स्पेशल तुम्हाला येतं बनवता त्याची रेसिपी वगैरे सांगा मला
इडली सांबर दाळबट्टी ढोकळा दोसे आप्पे
हो का, आपे मस्त लागतात खूप मला आवडतात.
आप्पे झालं, परत गोड धिरडे भजे
गोड धिरडे म्हणजे
गव्हाचं पीठ घ्यायचं
हा
गुळा्याचं पाणी करायचं
होका.
आणि ते त्याच्यात सोडायचं.
तेलामध्ये
नाही नाही ते पीठ आहे ना पीठ भज्यांसारखं पीठ असं पातळ करायचं,, थोडसं गुळाचं पाणी कराय च.
हा.
गव्हाच्या पीठात सोडायचं.
हो का.
हम्म. आणि मस्त पातळ करायचं ते. तव्यावर बिर्डे काढायचे, तव्यावर पहिले तेल सोडायचं
हम्म,, म्हणजे पोळी टाईप करायची का?
हो. गोड धिरडे. छांन लागतात.
मी कधी खाल्ले
नाही. खाल्ले नाही कधी?
आं
खाल्लेला नाही का?
नाही खाल्लाय.
या मग इकडं मी बनवती मग
ह ह तुम्ही जाम लांब आहात.
कधी बनवु ताई सांगा?
कस कसं गोड असतात का ते?
तुम्ही ना
आा
हो ना.
का गोड मी नाही खात जास्त,, मला तिखट आवडतं.
मग तिखट धिरडे बनवते, मग तिखट पण येता मला, डाळीच्या पीठाचे गव्हावा पीठाचे बाजरीचे पीठ माहित ती का तुम्हाला बाजरीची भाकरी?
हो माहित आय.
खाता का तुम्ही?
नाय आमच्यात कधी करत.
मग मी तेच सांगते. तुम्ही या माझ्याकडं महिनाभर. मी तुम्हाला सगळं खाऊ घालते.
नको मी जाडी होईन जाम.
लग्न करायचंय ना?
मग जाडी नको, जाडी वेगळीच दिशील मी.
एक, एक, एक. मस्त - मस्त करून खाऊ घालेल, मी तुम्हाला.
हो, का? तुम्ही पण या आमच्याकडे. तुमच्याकडे, गणपती वगैरे येतो का?
हो.
ह. आमच्याकडे पण येतो.
हो, ना.
हो. या पाया पडायला.
येऊ. नऊ दिवस, मज्जा राहती मस्त.
अ, हो.
आनंद राहतो, घरामध्ये.
हम्म. आमच्याकडे पण दहा दिवस असतो.
हो. नदी म्हणजे, तुम्ही नदीत जता का, पूजा करायला?
काय?
नदीमध्ये जातं का, पूजा करायला?
कसली?
तुम्ही सांगितलं ना, नारळाची पूजा करतो. नारळ सोडतो
हो. हो. नदीमध्ये सोडतो.
हो, ना.
हो. म्हणजे त्याला असा, हलत - कुंकू वगैरे लावून
हम्म.
सोडतात. नदीमध्ये, बाकी काही नाही करत फंक्शनस असत तसं.
छान वाटत असेल नदी जवळ, आता आलेलेय पाणी नदीला?
हो. अस्त पाणी.
हम्म, हम्म, हम्.
ठीकय, चला ताई ठेवते. छान वाटलं तुमच्याशी बोलून.
ह. धन्यवाद. थँक्यू. संध्याकाळी बोलू, हा.
हा, चालेल.
हम्म.